येन आवाज येतोय का?
हा येऊ राहिला.
ये हो दिंडडी अल् फोन केला होता का.
नाही ना हा काल लावतोत. दो अर्धी लाग नाही कारण नेटवर्क जामून जातय तिडं गर्दी खूप आहे ना बरे माऊलीच्या दिंडी मग पब्लिक राहते. आणि मा माऊलीच्या दिंडी जायल आहे ना.
हा हा.
अय फोनच लागाना फोन लागला तिकूण त आवाज जाई ना
हम् हम
शेवटी मग अ अ परत हा सुर्यवान आप्पाला लावुन पाहीला होता पण लागनाच
हम्म ह्म गर्मी पण ये ना-
हम नेटवर्क कसही छान चालत ते कारण टावर वर लोड येऊन जातो न याता गाव नाही डायरेक्ट जर बदाादा मार मारलाग पब्लिक या कटावरवर
हा आणि हे पण राहत ना. म्हणजे कस सगळे येती राऊंड राऊ कितीक मागा पडला आणि सगळ्या दिंड्या थोड्याच मागच्या पुढच्या गावात तासच राह
हा पण मग तेवढ्या किती तेवढ्या दहा किलोमीटरच्या अंतरात सगळी पब्लिक राहती ना
हा तेच ना मग त्यात नाही काहीत सगळ्यांकडच मोबाईल ये
हा मग आज जवळपास नव्याण्णव टक्के मोबाईले नव्याण्णव टक्के म्हणलं चालली एखांद माणूस सुटत हं तव्हा ते तेवढं शक्य झालं पाहिजे ना
त्याच्यामुळेच नेटवर्क नहीं भेटत
हम्म
नेटवर्क भेटलं तरी थोडंफार आवाज याच गर्दी राहते आवाज नाही येत क्लिअर मग
हम्म हम्म उडिद लावेेले असाच लाऊन द्यायला लाव काही नाही पाहला यावा लागल द्राक्षात इंड बागेत उतरलाय नसतो दोन्ही कोपऱ्यात लावेलेना इतका भारी दिसू राहिला ना आता
लावून द्यायचं ना ड्रीप दिलं बागा बागाला ट्रीप दिल्या वर जाईल ना चांगलं
दुसर तणय उतरत नाही ज्यानं जमिनीला पोकळी येऊन जाती.
हा पोकळी येती जमिनीला
हम्म
घरची होऊन जाती तेवढंच डाळ होती.
आता तीन चार वर्ष पावून निसत्या फक्त कडाच लावेल राहायच्या तरी कशी पायली एक उडीद होऊन जायचे
हम् हम
हम्म फक्त कडा लावायच्या पायली एक उडीद होऊन जायच्या मोक्कार उडीद म असा जर सगळा लावला तर
हो सगळ्या बोतणवर लावला त चालेल किंवा दुसरं काही लावायचं
बुडी व उडीद काही मुंग
हम् उडीद मूंग दोन्ही लावला
दुसरं नाही दुसरे ते यायचं कसं मुूळसण जादा राहतं जमीनीत
हा खाली गारवा राहतो
नाही नाही गारवाय बी आणि पालस वाढून जातं ना पालव जादा राहतं ते गबाळचं खत होत पाल. वाढून जातो जमीन म्हणजे कार्बन ते आपण म्हणतो ना आओ मित्र जीवन जमीनीचे बॅक्टरीया वा काय म्हणता त्याला हा बॅक्टेरिया वाढाते मित्र जीवन जमिनीचे म्हणजे सेंद्रिय कर्ब जमिनीत कर्ब वाढतो कारण तो महत्वाचा राहतो ना जमिनीत कोणती जमीन किती सजीव ये हे त्याच्यावरून हे होत ना म घ आशा मग आपण कांद्याच्या, गुडदाच्या वावरात, मुगाच्या वावरात गुळी टाकाय लोक का आदी माझ्या मुंग टाकून द्या.
हा मोठी मुंगटीतच हे करून देत मुंगटच दाबून देतन.
हम्म. वापसा जमिनीला मस्त वापसाई दिसणा. जमीन पोकळीची अशी मग ते दुसऱ्या पिकाची मुळी चालायला अडचण नाही येत
हम् ह
आणि ज क्षारबीर थोडीशी कमी कंट्रोल मध्ये येऊन जाते. क्लोराइडचं प्रमाण कमी होऊन जातं.
मगस बुर. तो वर जागा आहे ना दोन दोन, तीन तीन टाप जर लावून दिले तर बारी काम होऊन जाईल.
हो. सपरेट वरण्या पाहिजे ते पण
हम्म. ते आंगच्याकडन लावेले का नाही काही नाही आंगच्याकड दोन गा टाक दिसले मला उतरले मस्त उतारले.
एवढे करून दे म्हणायला लावा लागे. आता पाऊस नाही? आता या दोनच गाल्या जतन कराव लाग
हम्म. पाऊस पडल्यावरच लावा लाग
पाऊस पडल्यावर लावा लाग
हम्म. पाऊस पडल्यावर लावला तरी चारल मांग पुढं होईल थोडस फक्त.
मोठ ते सांगा तसं वरची वर फडून घ्यायचं तसं होत हो हो लईच
हम्म. भूत लाबलं तरी त्याला कुदयला वेळ नाही लागत लक
कुजायला वेळ नाही लागत. हम्म तवाच कुजून जातो. सांगल्यापैकी हम्म. भूस भूस पाणी निघून जातं.
जमिनीला भूस भुसशीत पाणी हायत. तण होत, खत होत ते येत थोड तागा टाईप तागात मोडत आहे ना ते.
हम्म. तागत मोडत. नी इकड आरगेत मामच ना मामाच सोयाबीन च एकांद दोन, तीन किलो बी लाऊ दोन, तीन केलो ट्रायल म याल या वर्षी ऊस.
करून पाहिचं मग काय वाटत जर रिझल्ट असल तर मग पुढं मग लक्षात येतं ना पुढच्या प
ते नाही करायच म तेस सवा हो म्हणजे शेंगा बिंगायची नाही कवळ्या शेंगायच मस्तपैकी बोतो टाकून द्यायं
शिकात. हम्म. चिकामध्येच काम करायचं त्याच. तणनाशक मारून घ्यावं लागल आधी म्हणजे मग घबळ उतरत नाही.
घबळ उतरयले असतील आता पहिल्या पावसात उतरून जात.
हा. मग भरपूर अशी बारीक गवत उतरली. अस दिसतना मारेल, पण एवढं खास जळलच नाही.
एवढं येन, येन आताऽ
हम्,
राऊंड अप पण एवढं पावरच्या नाही भेटत ना,.
नाही हगर कंपलटसर कॅनसर सर
कॅनसर ते जिथं जिथं राह लागत जास्त वापरते कनसरच प्रमाण वाढले
अा मुळ मु ते म नेमकं लांबपना सग होत भरपूर उतरली मारावंच लाग अशात मारलं तुम तस तसच कवळ्यात दाबून जाई
हम्म. बारीकेच्या पटकन जळाचा कवळ असलं, निभर झाल नाही जवळात
वाफ लागली तरी कानकोण जात, तरी त्या दिवशी मारलो. त्याच्यात असं फरक पडली. जे उतरल नव्हतं, तेच आता मोठं झालं. जेवतरला होता गलाऽ
हम्,,, नंतर मंतरला तेच हे झालं असंलऽ
हम्,,, माातान कायशी गमत झालीऽ पण मग त्या दिवशी सी हरळी, हारळी महारायचे होतेऽ हरळली एका याच्यात नाही ना कंट्रोल होत.
ते हारळीवरचं न लोहळ्यावरचं औषध नाही गेलंय ना आता.
गलं पण या काैसात नाही ना कंट्रोल होतं. त्याला,,, ऽत्याला कमीत कमी तीन चार वेळेस एक वर, एक मारीच राहावा लागलऽ
हां हां,
ते,
मला,, लोन झाऽ
नाही,, दोन तीन चतुकार करावा लागलऽ एखाटी ती कंट्रोल नाही होत,, हरवळलं कारण मूळ वारी नाहीऽ
हम्म,
त मुळे ना,, ते चांडी चांडी ना फुटत नाऽ
कांडीपूटात पसरला जातं जमिनीत चांगला आतमध्येध्येऽ
अां बतीिगाव मध्ये गूनऽ ह
हम्,
री, पण ज फोन मध्ये असं तसऽ चार पाच व प निंदायला नाही लावित यंदा. निेंदलं म्हणजे ती, खांडी खांडीग गवडतच पडतचऽ त्याला पाणी लागला ग लगेचऽ
होत राहत तेऽ
हा,
् हे,, काडी झाली का नाही चांगली,,, या वर्षी.
गाड्या पूर्ण पक्ष झालेतऽ
मागच्या वर्षी पावसामुं काडी नव्हती,, ही झाली नाऽ
हम्म,
त्याच्यामुळे बाग भरपूर फेरले
ह वरच्याज कदाच उलट व्हायला बस
अ अवशले मारायच पण तरी बी ए वर ते बाग तुटलेय ना मागच्या वर्ष
हम् बा टोटलच ना
हम्म घरकुरंनी बाप द्राक्ष बाप कमी केले शेतकऱ्यांनी
भाजीपालेचं प्रमाण वाढून गेलं ना झाले नाही भाजीपाले एवढेच
हम्म डु ह
शिंमला पाच सहा,, चार पाचशे रुपये हऽ
किती आहे
आज गेलेलो कुंडलिक संग आर पाचशे रुपये आहे वाटत.
कुणी लावेली शेजारी?
हाय का!
हा, हा मग! हा झालं आताना. ट्रॅक्टर ने जा आता. हा हा. आपुन बघ थोडीच खणखणी तर झालीच पाहिजे ना? चार एकशे रुपय तर जाते चार पाचशे रुपये
हा माल तसा
हा!
ते काय पावसाळ्यात चांगला फुगतो या सीझन मध्ये एवढं फुगत नाही तो माल.
हम्म आता टेम्परेचरमध्ये नाही काम करत एवढा.
हा त्याला एक तर सावली लागती गारवा लागतो हो त्या पिकाला.
हम्म!
हम्, हम्म हम्म!
जाईल मार्केटला घेऊन. जाणार होतो पण मला पेपर टाकायला जायचंय. पेपर टाकायचं भरपूर काम चालूची कामा मूळ आता उद्याला तंबटे लावायची हित आता उद्या. कसं कसं मॅनेज कराव ते समजा ना!
होय का भाड आहे का उद्या? भाड आहे का उद्या?
ते भाड बी घरच भाड आहे. पेपर टाकायचंय आणि तंबाटे लावायचे. शक्य होतय की नाही काय माहिती आता! पाहू आता जसं जसं शक्य होईल तस तस
अजून काय
हम्म! आता पेपरटाकत त्याची नळी संपली जयलो आणायला. मग वरण लागायला सोड कपधरली
हा पावसा नंतर खपली यायली.
हम् बंद कर बंद कर र